हॅलो अरे कशीयेस?
री आहे तू कशी हेस? काय, चाललय कसं काय, आठवण झालं. मी!
काय म्हणलं बघूया, काय करायल्यात काय फोन नाही मेसेज नाही काय आठवून येत नाही, म्हणलं बघूया काय चाललंय रुटीन तुमचं.
हू आहे रुटिंग बाई आता जे ये काय म्हंटलीस?
फोन नाही काय नाही तुमचा, कशात बीजी आहे म्हणलं तुम्ही एवढं.
काय बाई रोजच दैनंदिन जीवन कशात बीजी असणार. रोजच!
व्हय.
हूं आता दैनिदिन. जेवन कस असत माहिती ना दिनचर्या. दिवसभराची उठायचं लव
तेस तर विचारते की तुम्ही तुम्हाला एक कॉल
अ हो अगं मी तेच की माझी अगं काय झाल माहितीय का माझी मी दिनचर्या म्हणजे मी केलेली आहे
म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना डॉक्टरांनी काही सांगितलंय का काय?
नाही नाही तस काय नाही ग पण काय होण्याच्या आधी आपणच थोडस म्हटलं मनावर
काळजी घेऊया काय
म्हणून म्हटलं करावं बघूया तरी म्हणजे काय त्यांना वाट ते म्हणजे काही जण म्हणतात फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं हा हा स सळ सगळ म्हणजे पूर्ण अग म्हणजे तू दिनचर्या म्हणलीस ना दिवसभराची
हम
दिनचर्या म्हणजे दिवसभराचं जे काय असेल?
आपलं डेली रुटीन काय करताय ते?
तेच म्हणजे आता बघ माझं कस अस म्हणजे सकाळी लवकर उठायचं
हम्म.
म्हणजे मी कसं ठरवलंय बग म्हणजे जरासं आपलं आता कसं आताचं जीवन कसं धक्काधकीच म्हणजे फार प्रवासाच किंवा म्हणजे लय धावपळीचं आहे ना म्हणून म्हटल थोडासा आपल्यासाठी वेळ काढून जरा आपलं पण जीवन जरा अस सुख कर म्हणजे जरा अस निरोगी तणावमुक्त ह म्हणजे असं टेन्शन फ्री असं, करावं
आजकालच्या दैनंदिन जीवनात का नाही म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ताणतणाव मोबाईल वगैरे आपण रोज रिल्स बघतो त्यामुळे कॉन्सनट्रेशन पण लेवल राहत नाही.
हो हो, हो हो एक एक एकाग्रता नाही राहत
कामात कुठ लक्ष लागत
लागत नाही हो हो आणि पूर्ण म्हणजे हा आणि सगळा वेळ आपला सगळा वेळ का नाई आपण म्हणजे वायाच घालवत अस
हो खरंच वेळ वाया घालवतोय आपण आणि आपल्याला कळत सुद्धा नाही तणाव म करण्यासाठी काय करतेस तो
मग त्यासाठीच मी सांगते ना तुला सकाळी लवकर उठ ते थोडस व्यायाम करते नंतर थोडस हा योग गा सुद्धा करते आणि अ जरास ध्यानस्त बसते म्हणजे ध्यान करते थोडं आणि कसं होतंय हे सगळं केल्यामुळं कनाय म्हणजे हे जे व्यायाम आपण उठतो सकाळी लवकर आणि खरंच तुला सांगू का खूपच फ्रेश वाटत आणि आपण जे सक काळी लवकर उठून हे व्यायाम व गैरे करतो ना त्यामुळे एक प्रकारे म्हणजे ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये
हम्म
आणि कसय लवकर उठल्यामूळ मुळं हाच मूड दिवसभर तसाच फ्रेश राहतो
आणि थोडंफार काय आहारात थोडस बदल करायचा म्हणजे थोडं सकस आहार म्हणजे पाले भाज्या
हं
डाळ आमटी किंवा भात लोणचं किंवा अस रेग्युलर जेवण जे अस ते
आपल्या घर
हा ताज्या भा जे पाला आणि ताजी फळे थोडसं कसं सगळे म्हणजे भरपूर पाणी पिऊन पिणं कारण पाण्यामुळ पण बघ आपल्याला म्हणजे पाणी जर नसेल तर किती थकवा ये तो आणि आता असल्या उन्हात तर कसलं डिहायड्रेशन होत
चाललय
हो मग ते शरीर पण हायड्रेट ठेवत ना म्हणजे
हो थंड पेय ते प्यायला पाहिजे. पाणी आपलं एक चार पाच लिटर प्यायलाच पाहिजे
हो मग तेच की मग हे असं थोडस आणि या आहारामध्ये सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे असं काही नाही की हे मला आवडत नाही ते मला आवडत नाही आणि हे खरंच म्हणजे लोकांनी हे केलं पाहिजे कारण? प्रत्येक भाजीमध्ये त्याच त्याच म्हणजे त्यांच त्यांच काहीतरी जीवन स त्या प्रत्येक भाजीतून मिळत असतं आपल्याला
हो
त्याच्यामुळं प्रत्येक भाजी म्हणजे आपण खाल्लीच पाहिजे त्यामुळ आणि फ्रेश भाज्या फ्रेश फळ आणि सण म्हणजे आपण जस कस हो हो हो हो हो हो आणि कसं प्रत्येक सिझन ला प्रत्येक म्हणजे फळ आपण खाल्लं पाहिजे.
हा हे मात्र आहे ह प्रत्येक सीझनला प्रत्येक सिझन ला आपण फळ खाल्ल पाहिजे ज्यात्या सिझन मध्ये ज्या त्या भाज्या वगैरे भेटात फळभाज्या भेटात खाल् पाहिजे बाहेर च खान टाळाव
हा आणि हो हो हो वेल वर्गीय भाज्या म्हणा कडधान्य म्हणा
अजिबात चांगलं नसतय अगं आपल्या शरीराला
हो हो हो हो बाहेरच अजिबात म्हणजे खाऊच नये थोडक्यात कधी तर ते सगळ तेल वगैरे अस आणि ते नकोच आहे आपलं
हा निमंत्रण आहेे ते
हो हो त्यानंतर विश्रांती विश्रांती पण आपल्याला महत्त्वाची आहे म्हणजे दिवसभराच दिन अ दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला झोप विश्रांती असे फार आवश्यक आहे. हो हो हो हो दिवसभर जे शरीर आपलं काम करून दमलेलं असतं त्याला थोडा तरी आराम किंवा विश्रांती
हो हो हो तेच तर आणि ब तुझं कसं आहे आणखीन
माझही तसंच हाय अगं रुटीन आता काय करायचं कामाचा लोड असतोय ऑफिस असतं मग आम्हाला का वेळ मिळत नाही तरी ही मी स्वतः करते. की सकाळी लवकर उठायच माझं पण रुटीन सेमच आहे. तुझ्यासारखं पण इतकं पण सेम नाहीये. सकाळी उठायचं आम्हाला जरा थोडासा वेळ मिळ
हो हो आता कसंय तुम्हा तू कसं आता नोकरीला आहेस. त्यामुळं तुला एवढा वेळच नसेल. कारण नोकरी कसं म्हणजे सकाळी एका जात असणार आहेस तू म्हणजे नऊ नऊ तरी नऊला तरी जात असशील
वेड लागलं अगं आता घरी बसून
हो हो ते तर आहे पण दहा ते पाच ड्यूटीमध्ये म्ह जे शक्य ये नऊच्या द्युटीमध्ये तर शक्यच नाही कारण आपलंच उठून आवरण ये ते डबा करणं नी घेऊन जाणं फार वेळ जातो ना त्यात.
हो आग.
हम आणि हे ते आणि कसं धावपळीचं जीवन असल्यामुळं आणि त्यात नोकरी.
हो त्याता आणि मग कसं करतोय आम्ही सकाळी लवकर उठते मी योगा वगैरे करते तरी मी सकाळी लवकर उठल्यामुळे स्वतःसाठी जरा मला वेळ मिळतोय. मी पण योगा करते, मेडिटेशन कर ते ध्यानस्थ बसून मी म्हणजे आपल्याला काय काय करायचंय आहे काय नाही सगळा विचार करून आपल्या आज आजच्या रुटीनमध्ये काय असणार आहे.
हो हो
आपण सकाळी काय स बनवणार आहे हे मी संध्याकाळीच ठरवून ठेवलेलं असतय आणि शक्यतो मी इतकं म्हणजे काय म्हणायचं हेल्थ कॉन्शिस सारखं आहे ना मी म्हण तुला सांग ते कि बाबा माझं ठरलेलंच आहे नाश्ता इतका, त्यानंतर जेवण इतकं, दुपारचं जेवण इतकं.
म्हणजे एकदम आ मन. ए तूजं असं. नियम लावल्यासारखंच. करून ठेवलेस का तू?
कारण मग वेळ, वेळ आम्हाला कुठ इतका असतंय परत लई-लई त्रास होत्
हम्-हम्-हम्
मग परत दवाखाना चालू झाला की कुठं काय, त्यापेक्षा आधीच आपण तू म्हणलीस ना आधीच काळजी घेतलेली बरी. मन् त्यानुसार चाललेय बघ स. आता उन्हा कय, जितकं शक्य होईल तितकं पाणी प्यायला पाहिजे आपण तरी.
होत् ते तर आहेच, कारण त्यांना कसं आणि त्याचे भरपूर फायदे पण एत आगं, म्हणजे
आगं पाण्याने स्किन लाई खोर, आगं तुला सांगते चेहरा एकदम फ्रेश झालाय माझा. इतकं ग्लोईंग आय दिसतंय ना हो
तो चेहरा
हम्म, आणि म्हणजे किती तरी आणि आपलं असं आणि ते अ जे घाण आहे ते आपली बाहेर पण पडते ना. जास्त पाणी पिल्यामुळं सगळं कोटा वगैरे पण साप पतो
एकदम मस्त म्हणलीस तना सब्जा वगैरे पाताता आताच्या ह्याच्यामध्ये तर मी बघ ऑफिसला जाताना म्हणलीस तर मी बाटलीमध्ये सब्जा टाकून नेते.
आणि कंपल्सरी खरं हे मन्ज् चेव प्रत्येकांना हे दिनचर्या ही सगळी म्हणजे
म्हणजे आपलं शरी हे रेग्युलर नही गं, की आपल्या शरीरासाठी आपले सांगू का एक मश एखाद्या मशीन ला कसाय वेळच्या वेळी आपल्याला आपल्या म्हणजे त्याला तेल पाणी वेग गेरे कराय लागतं असं म्हणतोय ना.
हो, तसच आपल्या शरीराला पण आपण म्हणजे एक प्रकारची असं दिनचर्या ठरवून ते केलंच पाहिजे.
कधीही बिघडू शकते याला.
हो-हो-हो काहीही होऊ शकतं.
क ह्याला व्यवस्थित ठेवू.
कारण आताच्या ह्याच्यामध्ये तेच झालंय ना. म्हजे मशीन माणूस पण मशीनच होऊन बसलेलं आहे.
हो. अस हाय बघ सगळं
हो हो पण तरी पण छान केलीच हं तू तुझी दिनचर्या आणि मस्त वाटलं हा एवढं कामाला जाऊन सुद्धा तू कर तेस म्हटल्यानंतर कारण कामाला जाण
नाही मिळत ग हो हं चालेल तरी तुला कॉल परत बोलू आपण
हो हो हो नक् की नक्की चालेल हो हो धन्यवाद
हो धन्यवाद थँक यू
हो